हा बोल की,
काय करायलियास
काय नाय आत्ता बसले.
हम हा आवरलं
होय तुझ जेवली होय जीऊनच् तू
बसलेय बग हम् तब्येत आहे व्यवस्तीत
हाय की,
काय मग काय आणि म्हणत्यास काय नाही. माझं पण काय नाही निवांत तेच आता आवरल. हाय हाय मी आहे बरी तू आहेस नवें
आहे की,
हा ह आज काय सुट्टी?
होय नाही आत्ता जाऊन आलो क्लास होत. ते
क्लास असतील.
हम्
हू हू सकाळी काय नाश्ता करून जातियास काय मग
होय
होय एवढ्या वेळाने येेऊन जेवायचं म्हण म्हटल्यावर
चांगला चाललाय जरा आता स्टार्टिंग स्टार्टिंगला काय नव्हतं आता लोड पडलाय सगळा अभ्यास
हा तस अग हे होत असल.
प्रत्येक विषयाचा अभ्यास असतोय.
होय एकूण किती टोटल विषय?
दहा
दहा विषय आहेत.
होय
इंग्लिश मराठी आणि हिंदी हे तीन ठरलेले विषय
हा मेन गणित पार्ट वन टू
हा ते भूमिगणित आणि बीजगणित
हा फिजिक्स केमिस्ट्री बायो ते एक ॲड हाय सीबीएसई सीबीएसई असल्यामुळे
हा सीबीसी पॅटर्न आहे ना तुझा बरोबरय हा हा त्यामुळे असल दहा पेपर असत्या त मग बोर्डाची परीक्षा पण सीबीएसईी वाल्यांच्या आधी असतेया काय.
नाही या वर्षी सीबीएसई बोर्ड आमची शाळेने घ्यायला नाही स्टेट बोर्डच देणाराय पेपर
हा हा मग ते अ म्हणजे जे इतर वेळेला अ नॉर्मल असत तशीच असणार नव्हे हा हा म्हणजे इतर वेळेला कसय एक्झाम शाळेच्या असतात त्या वेळेला सीबीसी वाल्यांचा पॅटर्न आधी असतोय आणि नंतर ना मग ते नॉर्मल शाळेच सगळं घेत्यात हं हं बाकी म आहेस बरी. हम्म ह कंटाळा आला असेल सुरुवातलाच
होय
ती नाही त्यामुळ दिवस भर तेच
गावाला
गावाला आलेलो की आता आठ दिवस होतो मध्ये
ह ह
अ शिवला सुट्टी पडली म्हंटलं जाऊन आलेलं बर घरातले?
हाईत कि आवरलू आत्ता आवरलय बसल्यात सगळे
हा हा बाकी तू हायेस बरी
आता ह्याच्या दहावीमुळे यंदा कुठं क्लास जायला पण मिळाल नसल का परवा गेलेलीच?
गेलेलो की मम्मी ती सुट्टी होती म्हणून गेलेलो
हा रविवार होता नाही त्या दिवशी ह त्या मागे
आं
लागायला गेलीस का काय
काय ते
मला वाटलं परत आणि बिना रेंजच्या जाग्याला गेलीस का काय आवाज येई ना कुठं अ हा हा बाकी म हायच म्हणावी बरी
ऐक की आता कधी येणार तू?
आता दिवाळीशिवाय नाही आता दिवाळीशिवाय सुट्टी नाही शिव ला
शाळा चालू झाली तिची
शाळा परवापासून चालू आहे
हम् हम्
आता मग दिवाळीशिवाय सुट्टतील ना आणि पावसात मग कुठे येेतेस सारखं त्यामुळे? नाही येत शक्यतो दिवाळी झाली कि दिवाळीच्या सुट्टीमध्ये
बर
त्यावेळेला आता तुथला काय नसणार आहे सुट्टी
होय
दहावी पूर्ण झाल्याशिवाय आज वर्षान सुटते तुला
हो नाही तशी असेल की दोन तीन दिवस
हा दिवाळीत ना असणारपर्यंत दिवाळीत ना तशी त्याचणार खराब झा खराब झा मग बघूया आता कधी सुट्टी दिवाळीत ना आलो की मग भेटूया
हा
वेळेला असलीस तुला सुट्टी मिळाली तर कुठे गेलेला समर ट्रिप ला
कोगनुळीला गेलेलो विराज जंक्शन
विराट जंक्शन निपाणीकडे ना म तिकडे
व्हय कोकणाकडच्या साईडला नाही माकवे माकवे
हा हा तिथं कस त
तिकीट तस जर हॉटेल पार्कला गेलं तर साडे नऊशे आहे
हा
आणि मग इतर ऍक्टिव्हटी त्यांचं आपलं आधार कार्ड तन कसं नसते तसं काही ते कार्ड असते.
हम
ते कार्ड घेऊन ते अकाउंट असते मग तिथ अकाउंट काढायला लागते. त्यावर बॅलेन्स मारायच आणि मग त्यानुसार सगळ्या ऍक्टिव्हटी करायच्या
मिळतात काय म्हणजे ऍक्टिव्हटी म्हणजे आत नेमकं काय असत
म्हणजे आपल्या सगळ्या गेम किड्स गेम असतात ते कार्ड तिथ मशीनला दाखवायचं म ते पैसे कार्डवररच गेम खेळल तसं कट होत्यात
कट होत म्हणजे आपलं बॅलन्स सारखं हा हा मग तू काय काय खेळलीस?
काय आम्ही का जास्त नाही इकडे वॉटर पार्कलाच गेलतो त्या गेम खेळायला भाऊ ते गेलते आम्ही नव्हतो जायला
हा हा तिथं आत वॉटर पार्कला काय अ विराट जंक्शन म्हणजे ते बर्पाच आहे ते दाखवतत तेच न म ते
बर्फाच नाही तिथे सात ते आठ ॲक् ट्विटेन
हा हा
पाण्यात वॉटर पार्क मध्ये
हा हा मग ते म्युझिकचा असेल त्याला
हा रेन डान्स
हा हा आणि कुठे? गेलेलं सग का? एकच पॉईंट तेवढा केला
आणि बुदरगड किल्ल्याला सकाळी जाऊन आलो
हा
किती काय नव्हतं बोटि बोटिंग तेवढं होतं
भुदरगड मध्ये
हा
इकडे कागलला पण आलेला अस ना पाझर तलाव
होय येताना आलेलं ते संध्याकाळी
हा हा तिथ पण बघायला चांगला आहे म्हणतात तिथं पण वॉटर पार्क सारखंच आहे नव्हे
पोटरी पार्क सारखं आहे पण फक्त त्या कासवाच्या तोंडात न पाणी पडते तेवढंच हाय ते
तिथं एकच पण
हा बो बोटिंगच आहे
हा हा मग तुम्ही बोटिंग केलस का नाही?
नाही आम्ही हिला भुदरगडला गेलतो त्यामुळे कराय नाही
तिथं केलेलं असं काय? ह म्हणजे बघण्याजोगा असं चांगलंय का?
की गर्दी असते भरपूर
म्हणजे आमचं पण जायचं प्लॅनिंग चालय कुठेतरी पाऊस? पडायच्या आधी मग बघू मण नेमकं कुठे जायला होत?
चालतय तिथे जावा भारी आहे.
पाजर तलाव ला.
फोटो वगैरे काढाय भारी ये चांगलं ठिकाण हाय.
हा हा तरी किती जण गेलेल्यासा घरचे लोक तुम्ही
आम्ही सात जण होतो.
म जेवण तेन
जेवण होय
वेळ झालेला म्हटल्यावर
होय रात त्री अकरा वाजले की यायला.
कीतिला गेलेलासा?
सकाळी इथन साडेसात, पावणेआठला गेलेलो.
हा हा तर तुमची स्वतःची गाडी आहे त्यामध्य तुम्हाला काय एवढं वाटलं नसेल. हम्म ह
आहेस बरी
हायत की तुम्ही कुठं जाणारा मग तुम्ही?
आमचं पण चाललंय बघू या शिवला सुट्ट्या आहे तोपर्यंत मग कुठ आता ह्याला म्हणजे रंकाळ्यावर पण संध्यामठ बर जवळ मोठ-मोठ पाळणं तेन हाईत नी आल्यात. आणि तिथं पण आ आता ह्याचं म्युझिकचं रेन हो म्युझिक सारखंच असं मोठं हे करा आणल्यात.
पा-पाजरतलावाला पण आपल्या यात्रेत असं त्यात तसं सगळं मोठी सगळं पाळण हाईत तिथं.
हा ह ते प्रवासावर पण अवलंबून आहे ग प्रवास एवढा सहन व्हायला पाहिजे.
होय
म्हणून चाललंय बघू या मग काय काय होतंय जायचं असं चाललंय उद्या सुट्टीच्या बेतावर
हा हा
कुट नेमकं जायला हुतय? म्हणून म्हंटलं तुला विचारून तरी बघूया ते कसं हाय? पाजर तलाव तेन हाय काय व्यवस्थित ते बर बर चालतंय.
आहे की तु?
आहे आहे अभ्यास करत जा वेळच्यावेळी
होय चालूय
अं होय एवढं वर्ष झालं की मग झालं ग मग तिथन पुढं एवढं काही हे नाही
होय
एवढं वर्षच सगळं आपल्या ह्याच्यावर अवलंबून असतय आयुष्याचा मेन टप्पा
दहावी
दहावी हम् बरं बरं चालतय काय? प्रोजेक्ट ते लिहायला दिलं असतील की मग घरात?
दिलता गृहपाठ
हा हा
नंतर लोड पडते त्यामुळे आ आता दिलय
झालं कंप्लीट
झालय एक राहिलाय शेवटचा
हम्म बरोबर चालतेय कर मग कंप्लीट
हं
हा आहेस ना बरे
आहे की
हं बर बर चालतेय ठेवू मग
हा हा
हा कुठं जायचंय जा ह मी कुठं जायच नाही कुठ